ती काय बोलाय लागलीया. ते आली तेव्हा नव्हती.
हा बोला की
मग कारल्याची आमटी कशी करतासा ती?
ते कारली चिरून हाय ना बारीक अशा चिरायच्या आपण कांदा कस बारीक चिरतोय तस हा आणि ते मिठाच्या पाण्यात पहिला मिठाच्या पाण्यात टाकायच आणि परत शिजताना मीठ आणि गुळ टाकायचा. कोण गुळ टाकतय. पण नाही मी टाकत नाही चव जातिया. म ते शिजवून घ्यायच मीठाच्या पाण्यातन एकदा शिजवून घेतल्यावर तेज कडू पणा उतरतोय.
हा
आणि परत मग कांदा डाळ तुरीची त्यानंतर खोबर जरा शेंगदाण्याचा कुट, लसून हे टाकून फोडनी घालायची.
हं ह कडू लागत नाही नव्ह?
नाही लागत जरा चिंच घालायची. चांगल होतय. हा
कारल कडू लागतयं म्हणून खाईत नाहित.
रीतन चव लागतंय.
ते खर कडू ते कारल किती जरी केल तरी कडू पणा सोडत नाही ओ खर
हा
कडू लागतयचं ते हम्म शरीराला चांगल आसतय म आम्ही खातोय भाजुन हाय. कडू हे करून खाईत नाही. मागच्याळेला मागायला नाई तेल चटणी आणलेली मोड आ दुध जातय
खर कंड्रोल करतय नय शरिरातल हम्म् हा ठेवतंय नियंत्रित ठेवतय.
हम्म म आणि काय? पाणी निवांत आंबट लय लागतय. ह जेवण आवरूनच सगळ भांडी कुंडी करत असाल
नाय नाय आता जेव भांडी घासायचिये? कारलं शिजयला तवर नंतर त्याला फोडणी देऊन भात घालायचा नंतर भाकरी मग हं खरच आणि कारली आहेत म्हणुन भाकरी करायला लागणार
हा हा करल्या स हे जास्तय!
हुं!
करू काय भाकरी तुला? बारक्या हं पोरग व.
हा हा!
हाय, बसलाय त्याचा बाबा सोबत.
नाहीयेत. ते रसना करून पितंय
हा हा
ते रसण्याच्या पुड्या आणल्या त्यात साखर बी काय काय घालूयन पितोय करून हं! काय आंबट लागतय म्हणतय.
हा हा जरा साखर घालायला लागते हो?
घातल्या साखर पण.
हा हा
तीन ग्लास घेऊन बसलाय बोटात. हुं हुं! साखर वितळी नाय त्याच्यातली? नाय साखर वितल साखर वि दोन पुड्या कशाला घातल्यास एक घालायच काय हं हं हॅलो.
बोला की हे हे वेगवेगळ पाच कॉल अस पायजे हो
हा हा तस पाहिजेत म्हणजे प्रॉब्लेम आला नस
प्रॉब्लेम आला नसता म्हणजे ते माणसाला कस थाबून बोललं कि का अस विषय चर्चा होती एकालाच पाच वेळा कॉल कराय म्हणजे असं विषय बोलायला रहित नाही शिल्लक ह ह असं होतंय माहेरला पंधरा दि फिरून आलास ना
माहेरला आल्या नंतर माहेरला चार पाच दिवस गेलतो तिकडन आमच्या म मामाकडे गेलतो हा आज
हा हा गावाला गेले आहे वर्षातून एकदाच जात
हा आता शाळा चालू झाल्यावर नाय आता. हा
आमची पोर शाळेत जातात आमच्या पोरांना उठान विटान काय माहित नय बाबा
हा हा
नुसतं भात आमटी, भात आमटी च करून घालते ते बी भात फोडणीचा आहे तेवढाच आमटी बी नसतीय
हा हा तेनी करत नसणार आहेत मग.
करत्यात कुठलं एक आं आपुन जेवतोय कणी एक माणूस तेवढं घेऊन जात्यात शाळेंत देयला. त्यातला एक एक घास देतात
आर देवा तेवढं किती किती पुरायचं प्रत्येक मुलांच्या प्रमाणावर खाऊ आलेला असतोय.
तेनी तेवढं नय देत असून येऊन काय? करायचं तर द्यायला पाहिजे का तिथं
हा
म्हणून आमी पोरांना घरातून जेवून लावून देतो
अम्याझोन तीन लिटरचा आमचा कु परंय शाळेतला जवळ-जवळ जरा कमी मी पूर्ण भरून करतोयच. हम्म हा
किती मुलायत तुमच्यात?
अठरा एकोणीस असत्यात की
अठरा एकोणीस हा हा आमचे ह्यांचे किती सात आठ हायत.
हा हा
म्हजे प्रायावेटला घालत्यात ओ हम्म साध्या असं शाळेत कोण आता मराठी शाळेत पोरगा आलाय बघितलं होय हम्म तेन ते पोरांचा मराठी शाळेत सांके
हा
लवकर रे जेवले होय म्हणून तर
हा होय गावाला कुट लांब
आ ते आमच्यातली एक एक पोरं इंग्लिश मिडीयमला हायत ती मराठी काय बोललं ते आमी समजतंच नाय
हा-हा-हा पूर्ण पण असं नाही की सगळी याला पाहिजे
हा सगळ्या भाषा जे नुसतं चं इंग्लिश मिडीयमला घालून पोरांना परिणाम होतोय त्यो
त्यामुळं पाच वर्षापर्यंत जरा ह्यज्यात ठेवायचं
हम्म मराठी महिना
हा
तिथंन कुठ झालाय हुशार आमच्या पोरांना पण आता हायत पहिली दुसरीला म-घा-अ चौ चौथी पाचवीलाच घालायची आता चांगल्या इंग्लिश मिडीयमला
हा चाल
हम्म पाचवी पर्यंत शिकुंद्यात तो इथंच आहे त्याला अता मराटी शाळेत... नाहीत आहे मंजे शाळा कणी लांब आहे जरा अहो ते.....
हं हं
हं
मं इथली त्याच्याबरोबरची सगळी पोरं मराठी शाळेत आहेत. मं त्याला याला इंग्लिश मीडियमला वेगळा होणार. नाही का?
हम्म हम्म
पाचवीला घालायचा
चालती
हं हुशार हाय लय त्यो, आहे जरा लांब जाया लागतंय ओ
हं हं
पोरांना चालायला बी एवढं यायला पाहिजे..
होय
हम्म बारका आहे अजून ते तब्येत नाही त्याची लई किरकोळ आहे..
हा हा...
मं थोरला अ धाकटा आहे खरं त्याजी तब्येत नही आणी लयी असं काय बोल्याललं कोण सुचत नाही त्याला रडत येतंय लयी वरला हळवा हाय
हा पोर एकिक असत्यात ओ शाळेला जस तवर जरा मोठी होस्तवर म ती कठीण....
हा हा हा हा..... हम्म म तु ये संध्याकाळी सांगायला हॅलो
हम्म
बोला की
आणी काय मंग भांडी.. ही बगा भांडी जरा घासायचं धुनं काढायचय अजून भांडी घेतली बाहेर धुनं काढायचय अजून
एक कॉल झाला न म्हणून मंग भांडी घासून मंग करा म्हणा
नाही नाही बोलत बोलत करतो की मला काय कानाला लाऊन चोये
मग कानाला लाऊन भांडी घासत बसणारे ते असतय की कानाला असं लावायचं हम्म हम्म ते नाहीतर ते फोनच मिस्टेक होतय नाय अस मला कानाला लावून तस बोलता येत नाही पिन आउटचं बटन दाबायचं हम्म हम्म हा हा दहा मिनिटं किती दहा मिनिटे झालेत वाटतं बघा.
नऊ
नाय ना मी चालेल
हम्म
हम्म, हम्म. नाही मी आता कानाला लावूनच बोलायलोय. मी एका हाताण धरलय या आता हम्म, होय येतय. कुणाला पोरगी बघा तुलाच त्याला ते अजून बारकं आहे.
काय झालं.
ते आमच्या इथली पुरगी हाय समोरची ते म्हणतय पोरगी एक बघा म्हणा.
हा हा
हम्म भावाला तुझ्या भावा तुला बी करायचय
म तुमची
आमचं कास्ट मराठा ये
मराठा व्हय हम्म आमच्या गावात नाही तो मराठी ठी
दहा मिनिट झालेत बघा.